हा हा फ्री आहे बोला
हा मला तुमच्याशी खाद्य पदार्थ बद्दल एक दहा मिनिट बोलायचं आहे टाइम आहे ना तुम्हाला
बोलूया-बोलूया आपण दहा-दहा मिनिटं नक्कीच बोलूया हा
हा तर खाद्यपदार त म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये जे पदार्थ असतात बाकी मग बाहेरचे वगैरे फास्ट फूड असतात त्याबद्दल आपल्याला बोलायचय. तर तुम्हाला असं कोणतं खाद्य पदार्थ आहे कि ते जास्त आवडतय म्हणजे घरगुती आवडतय की बाहेरच आवड असं तुम्हाला कोणतस
घरगुती मध्ये म्हणला तर मला इड इडली खूप आवडते मॅम, मग आपण इडली ग आणि बाहेरच म्हणलासा तर जास्त करून मला वडापाव आवडतो. खर त्यामध्ये अ चूज करायला गेल तर मला इडली आवडते आण ती घरगुती अ घरगुती इडली खूप म्हणजे खूप छान असते. चविष्ट असते आणि आपण घरात केलेली अ अन्न हे कायम पौष्टिक असतं. त्यामुळे जास्त करून घरात बनवलेलं आपण अन्न सेवन करावं असं मला वाटत मॅम.
हो बरोबर आहे तुमच अगदी बरोबर आहे म्हणजे हो बाहेर च् खाण्यापेक्षा घरातलं कस जेव हे ताजं अस ते स्वच्छ असतय. आपल्या आईने बनव ले ल असतंय त्यामुळे पौष्टिक देखील असतय मग ते खाल्ल्यानंतर आपल्या श शरीरामध्ये चांगले असं म्हणज जे अ घटक मिळवून आपण व्यवस्थित शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित त आपली वाढ होऊ शकते होऊ शक स्थापन हो बरोबर आणि बाहेरचं कस असते खाद्यपदार्थ मग उघड्यावरचे असतात ते शिळे असतात ते तेल कधी म्हणजे यू
केलं असत ते पुन्हा पुन्हा युज करतात हा त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोर जाव लागत आणि ते बॅक्टेरिया अ चांगले नसतात आपल्यासाठी खूप घातक असतात आणि ती हो बाबा आपल्याला च जीभेच्या चो आपल्यासाठी च आपण कधी तर कधी तर आठवड्यातून म्हणा किंवा महिन्यातून कधी तर बाहेरच अन्न खाणं काही म्हणजे एवढं हे नाहीये पण आपण जर रोजच आपण त्या अन्नाच सेवन करत अस असेल तर आपल्या शरीराची खूप मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते असे मला वाटतं. आपल्या पोटात अनेक आजार निर्माण होतात म आपल्याला कुठे जुलाम लागतो. कुठे मग सर्दी, खोकला, ताप यासारख्या रो रोगांना आपल्या सारखं सामोरं जावं लाग. तर मग पुन्हा त्या गोळ्या इंजेक दवाखान्याच्या फेऱ्या ह्या हे जर आपल्याला टाळायच असेल तर आपल्याला घरगुती पौष्टिक चविष्ट आणि सुन आणि छान बनलं बनवलेलं जेवण आपण रोज सेवन कराव अस मला वाटत.
हो अगदी बरोबर आहे मॅम तुमच, घरगुती खाल्लेलंही चांगलं म्हणजे घरगुतीच खाल्लेलं चांगलं असतय आता जस की, मला पुरणपोळी म्हणजे माझ्या आईने बनवलेली पुरणपोळी जास्त आवडते. आता पुरणपोळी का तर पुरणपोळी ही पौष्टिक असते त्यामध्ये हरभरे येते मग त्यानंतर आपला गुळ येतो, गुळ देखील आपल्या शरीरा हो गुळ देखील आपल्या शरीराला खूप चांगला असतो मग ते खाल्यानंतर हा आपल्याला म्हणजे ऊर्जा त्या मिळते खाद्य पदार्थमध्ये भरपूर जीवनसत्व वगैरे असतात म बाहेरच अन्न म्हण हे खाद्यपदार्थ कस असतात की, खूप आपल्या शरीराला घातक असतात, जसे की चायनीज चायनीज चे प्रमाण आता खूप वाढले आहे. मग त्यामध्ये वेगवेगळे जे घटक असतात ते शरीरासाठी चांगले नसतात, पुढं फ्युचरमध्ये भविष्यामध्ये आपल्याला ते खूप म्हणजे अ शरीर ज्याला घातक ठरू शकतात, तरी देखील आपली आजकालची जी पिढी आहे ती बाहेरचच खात आहे हो आणि म्हणजे घरातील जेवण त्यांना नकोच झालेला आहे म्हणजे त्यांना ते रोज रोज खायचं. काय चपाती रोज खायची आहे ते तो चालूच आहे तर मग म्हणूनच पुरणपोळी ही पौष्टिक असल्यामुळ मुळे मला जास्त पुरणपोळीच आवडते मोस्टली आणि बाहेरच म्हणायला गेलं तर मग तसं वडापाव वडापाव हा मधे वडा मध्ये पण कस अ हे एवढस जंक फूड नाहीये, त्यामध्ये आपलं बटाटा येतो. बे पण येत ते देखील आपल्या शरीरासाठी चांगलंच असतं. त्यामुळे मला वडापाव हा आवडतो म आपण काही ठिकाणी बघतो, बाहेर कि वापरलेले तेल असते. परत वापरतात, काही ठिकाणी तर आपल्या खाद्यपदार्थांवर माशा वगैरे बसलेल्या तसेच ते आपण, खातो मग तसं खाल्ल्यानंतर आपल्या पोटात दुख त मग आपण, डॉक्टरांकडे जातो. म तिथे जाऊन, त्यांच्याकडून गोळ्या घ्याय इंजेक्शन, घ्यायचं तेच तेच रिपीट होत त्याच्यापेक्षा चांगलंय की आपण जे काही बनवलेलं असते ते घरातलेच खावे. म्हणजे ज जस की आपण व्यवस्थित शरीराने राहू शकतो. मग शरीराने, आपण तंदरुस्त राहिलो की आप आपल्याला, ऊर्जा वगैरे मिळते. आपण, म्हणजे सक्षम होऊ शक तो सगळ्या गोष
हो मॅम हो हो हो मॅम तुमच बरोबर आहे. तुम्हाला जसं की तुम्ही म्हणता ना की तुम्हाला पुरणपोळी आवडते, हो पुरणपोळी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आणि शरीराला चांगली आहे, मी त्यातला त्यात तुम्हाला म्हणजे गेस करतो की बाबा अ आपला हे जा अ शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू खूप म्हणजे खूप पौष्टिक असत शरीराला ज्यातून आपल्याला खूप चांगले घटक अ शेंगदाण्याच्या लाडूतून मिळतात आणि ते आपल्यासाठी खूप प अ पौष्टिक असतात त्यात आपल्याला जर खरो गोड खायचच म्हणजे गोड खाऊ वाटत असेल तर आपूण आपल्याला त्यातून गोड पदार्थ पण मिळतो, तो चविष्ट पण असतो, आणि त्यातून आपल्याला पौष्टिक ब पोष्ट पोषक तत्वे भरपूर मिळतात. त्यामुळे शेंगदाण्याचा लाडू अ एज खूप अ चांगला आहे. मला पदार्थ सगळ्या पदार्थांपैकी शेंगण्याचा लाडू म्हणजे खूप चांगला पौष्टिक आहे असं मला वाटत
होय बरोबर, आहे दि मॅम तुमच म्हणजे शेंगदाणाच्या लाडू मध्ये शेंगदाणा येतो. गुळ येतो म हे शेंगदाणा आणि गुळ आपल्या शरीरासाठी चांगलेच आहे म्हणजे त्याच्यातून, आपल्याला व्हिटॅमिन वगैरे मिळत.
मिळतात, व्हिटामिन मिल हा ठरतात. आपल्या म्हणजे ज्या काही लॉक म्हणजे लॉक गुडघ्यामध्ये पेन असतात ना आणि कुठ आपापल्या गुडघे दुखतात आणि पुन्हा म्हणजे शरीरात जे काही पेन होत पेन होत ते आपल त्यामुळे पेन कमी होत म्हणजे दुखायच गुडघे वगैरे डॉक्टरांचा सल्ला हाच आहे की तिची आपण सवय लाऊन घेतली जास्तीत जास्त आपण लाडू खातो कच्च्या शेंगदाना चा लाडू कच्चे शेंगदाणे आणि गूळ खातो भाजलेल्या शेंगदाणा च्या पेक्षा कच्चे गूळ शेंगदाणे खातो त्यामुळे आपल्याला जास्त पोषक, तत्वे मिळतात मॅम.
हो बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे आता म्हणजे जे हृदय हो अस म्हणजे आज्जी, आजोबा आपल्या ऐज चे जे अस तात, म्हणजे मोठे आपल्या पेक्षा. त्यांनादेखील डॉक्टर म्हणजे ते जातात डॉक्टरां कडे हाडे दुखत आहेत हे दुखत डॉक्टर त्यांना सजेस्ट काय करतात तुम्ही त्या लाडू, घ्या म्हणजे कारण का त्यामध्ये कॅल्शियम वगैरे अस तो कच्च शेंगदाण आणि हा कच्च शेंगदाणे आणि गुळ तुम्ही रोज म्हणजे एक मूठभर कच्च शेंगदाण आ थोडासा गुळ देखील तुम्ही खाल्ला तरी शरीरामध्ये खूपच बदल जाणव
हो हा हो ओ हा
शरीरातील कमजोरी नाहीशी होते म्हणजे असे पौष्टिक खाद्यपदार्थ जे आहेत ते खाल्ल्यानंतर खरंच शरीरामध्ये हळूहळू बदल होतात आणि ते बदल आपल्या शरीरासाठी खूप चांगले अस हे अ सगळ्यांना समजवून सांगायला म्हणजे गरजेच टाईम ये आजकाल
हो मग
मग तु तुम्ही काय म्हणता खाद्यपदार्थन बद्दल अजून आणखीन असं अजून कोणता आहे की खाद्यपदार्थ तो जो पौष्टिक तुम्हाला आवडतो.
हा तर त्यातल्या त्यात म्हणाय गेलं तर मग पौष्टिक असं म्हटलं तर अ आपण जे रेग्युलर खातो ना तेच भाजी आणि भाकरी जास्त करून सगळ्या भाजी
हा म्हणजे भाजी जी भाकरी मध्ये देखील पौष्टिक म्हणजे असतय त्यात.
भाजी भाकरी पौष्टिक असते कारण का अ स सर्व प्रकारच्या भाज्या आणि उकडलेली कडधान्य उकडलेली कडधान्यामध्ये पण खूप प्रोटीन असतात आणि अ ब जास्त करून त्यात त्यातन आपल्याला अ विटामिन्स घेता येतात अ उकडलेल्या
मोड आणिक अ ब म्हणजे मोड आलेले
कडधान्य हा आणि हा त्याची त्याची जर रेग्युलर भाज्या करून खाल्लो ना मग उकडलेल्या अ कडधान्याच्या तर आपल्या रोज जरी खाल्लं तरी आपल्याला जेवण कमी जातं आणि त्यामुळे आपल्याला पोषक तत्वे जास्त मिळतात कडधान्या मधून
हो बरोबर आहे खाद्यपदार्थ अ खाणं योग्य आहे बट कितपत खाणं कोणते खाणं हे देखील आजकालच्या लोकांना हे अ म्हणजे समजले पाहिजे. म्हणजे आहे आवडतयं बबा म्हणजे जंक फूडचा बाहेरचे देखील म्हणजे तेलकट जे अस तात ते म्हणजे कितपत खाणे योग्य आहे. हे जाणून घेऊन आपण ते योग्य प्रका कारे खाल्ले तर आपल्या ते शरीराला म्हणजे चांगले असतात नाही तर त्याचा घातक परिणाम देखील होऊ शक तो
श्यक ह ओके हा ओ हा हा त्यामुळे आपण कडधान ज कद कडधान्याचं योग्य प्रमाणात सेवन केलं गरजेच आहे शरीर दुपारी अ सकाळी ना नाष्ट्यामध्ये उपीट किंवा पोहे हे खाल्ल तर अम खाणे परत दुपारच्या जेवणाला अ सॅलड असणे आपलं ताटा बरोबर ज सॅलड असणे संध्याकाळच्या अ ग्रीन टी पिणे आणि संध्याकाळच्या अ संध्याकाळच्या जेवणामध्ये अ अ अ अंडी वगैरे अ किंवा चिकन ह्यातून जास्त प्रोटीन मिळतं हे आपलं असतंय आणि रोजच रुटिंग आपल्या रोजच रुटिंग असणे जेवणामध्ये रोज रुटिंग असेल तर आपलं अ हेल्थ पण चांगली राहते आणि बॉडी पण जास्त वेट लॉस पण होत नाई अन जास्त गेम पण होत नाई. व्यवस्थित आपलं जजमेंट राहतं त्यामुळे आपली तब्येत कधि बिघडत नाई असे मला वाटत. आणि जास्त जास्त करून बदाम अंडी ताक अ परत अ ज्यूसे म्हंजे सगळ्या फळांचे ज्यूस हे घेणं आपण गरजेच आहे त्यामुळं आपल्या शरीराला अ जास्त करून फायदा होईल व आजारांना कुठल्या बळी पडत बडी बळी पडत नाई आपण.
होय बरोबर हायं अगदी मॅम म्हणजे दैनंदिन जीवनात योग्य खाद्यपदार्थ योग्य डायट म्हणजे योग्य पुरेसा व्यायाम केल्या नंतर हा बरोबर म्हणजे शरीराला आपली अ चांगली एखादी ह शरीर सदृढ राहतं चांगली सवय लागू शकते आणि आप पण मानसिक दृष त्या देखील त्यामुळे व्यवस्
कुशीत राहू शकतो हा अन जसं की मॅम आपण म्हणतो की बाबा वजन वाढतं तर वेट लॉस वाल्यांच्याकड कस आहे एका गुलाबजामुन मधे एका ताटाच्या पूर्ण कॅलरीज असतात मग आपुण कितपत गोड खाल्ल पाहिजे? ओके ओके मॅम ओके हा ओके थँक हॅ